हॅलो म जाईलच
हा आलीत काय मुली शाळेतनुन?
होय आत्ताच आलीत बघ त्यांचच आयकुन घ्यायलोय काय -काय झालं काय -काय नाही.
हा ते भारी असतय ना आल्याल्या आईला सा
हं हं होय तेवढ्यासाठीचं आई असत्या हं हं अगं इथं शेजारी एक लग्न होतं
हा
दुसरा म्हणजे दुसऱ्या समाजाचं गं रामोशी समाज आहे आमच्या इथं
हा
आणि म तिथं लग्न होत म्हणजे आमंत्रण होत पण शाळा बुडवून जायची काय गरज आहे त्याचा एक मित्र जाणार होता आणि नंतर त्याच्या पण घरातल्यानीं कोण ठेवून घेतलं नाही त्याला पण पाठवलीत म्हणून सांगायला त्यो पण आलता राहू दिल नाही त्याचा मित्र कोण काय नाव त्याच सोहम का कोण? असं झालं म्हणताना हासाल तो दोघांना पण उद्या सुट्टी घेऊ दिली नाही म्हणून, आणि ते लग्न अ हायस यस्कूलच्या पलीकडच्या गल्लीत होत. त्यामूळ तिथंन सगळं दिसालत म्हटला आम्ही बघितलं मग, आता एव्हढ्यासाठी सुट्टी ट्टी घ्यायची गरज काय होती?
होय.
आता कुठे शाळा सुरू झाल्यात.
झाल्या हा आभ्यासावर जरा फरक पडतोय ओं.
हा आणि त्यात ती परीक्षा एक हाये कि. काय माहिती काय उठली म्हणतात ती. स्कॉलरशीप क काय? हा तेच वाटतं.
हम्म हम्म. आता लय काय काय आल्यात. दुसरी पासन पेपर आल्यात बघा मुलांना बाहेरच स्पर्धा परिक्षेंच.
पूर्व परीक्षा ती तर पहिलीला दुसरीलाच असत्या.
हां आणि नंतर कुठल्या कुठल्या लय आल्यात. अक्षरगंगा हां बसवायचं. हा बसवायचं आपण पेपरला काय होईल ते होईल अनुभव तर येतोय ना मुलांना.
होय.
पुढची तयारी होऊन जाते ओ जरा स्पर्धा परीक्षेची बुद्धिमत्ता जनरल नॉलेज हेच असतय. आणि तोच आपण अभ्यास जरा कंटिन्यु ठेवायचा पुढं.
हा बेसिकच असतय सगळं ते. झाल की ह्यो होता चौथीला तवा दिला, ती होती चौथीला आता तिसरीला होती तवा तेली ऋणानुबंध होती, समृद्धीला होती आता, चौथीला पण असणार बुक
हा बसवायचं आपण आपलं कर्तव्य आपण कशात कमी पडायचं नाही बघा. आसं म्हणाया नको की आमच्या मम्मी पप्पाने घातलं नाही आम्हाला, असं म्हणत्यात न एक एक पालक मम्मी नको म्हणत्या बसायला असं असत ते नाही एकक मुलांचं.
तेच की.
आपल्या वेळी एक नव्हतं. चहा नाही पोहे करून दिलं बघा. हां नव्हता आपल्या वेळी त्यानी तर शिकवू देत मगं.
हो पोह्यात कधी तर, बटाटा घालून बघ की.
चांगलं होतंय.
हो लै छान होत्यात करते मी बटाटा पोहे. कांदा पण घालायचा मिरची, बटाटा बारीक चिरायचा फोडी कच्चा बटाटा आणि फोडणीत घालायचा आप शाबुच्या खिचडीला तू कच्चा ब
हा घालतोय की खिसून
हं शाबूच्या खिचडीला कच्चा कच्चा घालू नको शिजवून करून घाल.
खिचडीला.
हां.
हम्म हम्म.
शिजवून घ्यायचं बारीक चिरून त्या फोडी घालायच्या शेंगणाच कूट शाबूत मिसवून ते जा आणि कच कच्चा बटाटा पोह्यात घालायचा तेलात भाजून. कांद्या सोबत भाजायच, हम्म कांद्या सोबतच भाजायचं.
हां हां. करून बघतोय की एखाद्या टाइमला तेच आता दिलं मिस्टरानां आणि पिल्याला. खाया लागलाय तो. मग खाली बसून खा म्हणलं तर, नाही उशी ठेवल्या उशीवर प्लेट ठेवलाय आणि खायलाय. म त्याला म्हणल तुला आता स्टडी टेबल आणूया म्हटलं अभ्यासाला पण होतंय
हम्म होय आमी पण आणलंय बाई आमी दोन वर्ष झालयं आणलंय. तर अजून हायचं.
हां हां करतेेत आभ्यास त्यांवर?
होय करतात की कशा मला केलेत दोघंना दोन
अांड तु हा हा
तेचा येत तर मोठा आहे घेता मोठा घेतलेला आणि हिला येतो छोटा आण
हा हा
त्यावर आहेत की बी थोडे चित्र आहेत अंक आहेत हम् सगळं हा नंतर पाठवच
पाठवत ते अभ्यासाला बसल्यावर ना तेव्हा काढून पाठवा
कायम राय हो
आहेत काय कसं आहेत काय म ऑनलाईन हच्यावर मझा विश्वासच नाही बघा काय पण म्हणा तुम्ही हम् ते एकदा अ हे मागड होता पॅन मागला होता अल्युमिनियमचा हे जाग कशाच बर आपला चपाती भाजायचा पॅन अस त्याला धरायला ते न होतं ना आणि तो पॅन लोखंडी आला हा हँडलचा लोखंडी आला तो
चला अन सिक चम मागदल
हा नॉनस्टिकच मागवलं ते तेव्हा एक तसं झालं आणि त्यावेळी माहित नव्हतो एवढं काय त्यातलं
हा हा म ठठीऊन जाेतलं
हा ठेवून घेतल त्या खेळलं पणय कधी असंच हवा तो खराब होन
अणकी अलाग ते खराब होत गध होते
हा माझ्या लग्नाच्या आधी तिकड आणि नंतर झाड्ह हो हे झालतं ना हम्म ते ड्रेस बसत नव्हते आणि ते आमच्या गावचात दसरा होता आणि तिचंतं पेपर होत माझं म्हण पेपरला गेलतो ना नाही दसरा पण होता मग देवाला जायला साडी देन काय असं नेल नव्हतं मी आणि साडी तसं लगेच न त्याला पण येत नव्ह ना ताकदी नसल्यामुळं मग ड्रेस मागवलाता ऑनलाइन ते पण कस झालं बरोबर साईजचा माग होता त्यात पण असं पॅन्ट असं कमी हेजे आले म्हणजे पूर्ण अस माझी ह गिडडी पॅन्ट आली त्यामुळे ते हा
आशेचा होता बघा तेव्हा आहे ना त्याला ल म्हणजे नवीन चालत ते फॅशन असं पुढे हे असतं बा म्ह प्लेन स्टॉप आणि पुढं फक्त ते असं टिकल्या टिकल्याचं म्हणजे चौकोणी फक्त पूर्ण असं पुढच्या गळ्यापासून खालीपर्यंत पोटापर्यंत
ह अससले
असले हा ते त्याळी फॅश फॅशन आ मग त टॉप प मी पांढरी ललेगेच घालतोय त्यावर आणि पांढरी ओढणी घेतोय
ह
मग ती पॅन्ट घालायची सोडून दिली तसं गिड्डी ते आपल्याला घाल वाटत नाही ना परफेक्ट बसलं तर ते घाल वाटते
कोोन आलाय त्यांचा
हा हा मिस्टरांचा
हम्म
आरती दयन स का
हा
हा मला पण येऊन गेलातता
आता हे करतो आणि तू हे लॉग आउट करतो हे झालं म्हणजे
मी ह्यात लॉग इन करून घेत होते कारण तो हा टास्क तर पूर्ण कराय पाहिजे मला मग आता कॉल बघते की कुणाला करायचं
हम् ह
शेंगदाण्यातलं शेंगदाानच पाकड्या पाकड्या करून खाल्ले पाक
फोन खाली मंग्याने
हा तेच काढायला लावलोय बसून.
त्याता स्वयंपाकांची तयारी
स्वयंपाकाची तयारी करायची अजून आता गिरण लावायचे गिरण आहे घरात छोटे बॉक्स वगैरे नसते हा ते आहे मदळाप लावायचंय पीठ नाही म्हणली आती शाळवाचं.
हा ह त्याला किती वेळ लागतोय का परवडत ते
परवडतय की एकदम भारी बघा नाही घ्या तुम्ही आता हे जे इन्कम येते ना वाटलं तर हे इन्कम साठवून घ्या तुम्ही असं करा.
ऐक ते बँकेत मी चालू केलो नाहीये काय बँक ुंडा म आणि ते काय ते कस विमाच कसला चालू झाला त्याला दर म्हणाला एकशे सहा एकशे आठ रुपये कटवायलेत
बँक ऑफ इंडियात खातं आहे तुमचं
हा.
बक ऑफ इंडियाचं अँप येतंय की घायला माझं पण बँक ऑफ इंडियाच आहे की मग तुम्हाला पाठवत हो ते ऍप घ्या तुम्ही त्यावर, सांगतो त्याची प्रोसेस आहे बँक बँक न्यूओ बँक ऑफ इंडिया असं काहीत राय तर बँक ऑफ इंडियाला चालतेय. ते नंबर तेन आपला लॉगइन असला ना ते अउंट ओपन होते मी परवा दिवशीच केलं. मग त्यातला सांगतो तुम्हाला त्यात फॅक काय ते फॅसिलिटी आहे ते भरपूर आहे त्यात. म्हणजे दोन आप, बँक ऑफ इंडिया
केलेलं नाहीय ते काय म्हटलंस.
काय चालू केलं नाही.
ते विमाच की.
मग ते आपआप झालं असणार हाय. तुमच्याकडन कधीतरी गेल्या एखादा फॉर्म, ते भरून आपलं पुढं काहीत आपल्याला अपघाती आपलं काहीतरी झालं म्हणून समजा.
अन नाही झालं तर मग ते
आपल, हो मग जाऊन ते आपण बंद करायच आमाला हे नको
आता जायालाच पाहिजे म्हणजे जाऊन बंदच करायला पाहिजे.
हा सांगा ना मी ती बंद करा म्हणून कधी
आता असं झालं लयदिवस झालं मग करायचं लैरातच येण झाले ही तू होत नाही ही कडव्या लवड्याची पुरगी म्हणत्या तिथं बँकेतच जाऊन सगळंतं होतय हेत कस काय होत नाही, कश्याला बसल्या मग काय दुकान वाढवून.
हा ते म्हणजे ग्राहक सेवा केंद्र चालू केले काय तुमी. हम्म हम्म तिथं काय फक्त पैसे तेन काढते त्यात ओ फक्त ह थम लावून पैशे काढायच अस. काही नाही हा.
त्याला पण आधार कार्ड तेन पाहिजे म पास बुक वर मिळत न्हाय
आधार कार्ड नाही आधार कार्ड नंबर पाठणार तुम्हाला.
नाही. त्याना लागते आधार कार्ड म्हणून बघून लागते त्याला विश्वास बसत नाही म्हणत्या तरी ते.
होय नाही मी परवा गेलतो काय नेल नव्हतं मी असं डायरेक्ट नंबर सांगूनच काढल की आमच्या गावातन.
भैया थांब रे जाऊ नगस.
काय खेळाय चालल्यात.
होय गेल की येतात म ते सात वाजताच. चहा बिस्कीट झालय की बसल्यात.
आता पावसात कशाला बाहेर असले हे वातावरण कसलं हाय.
म नाय जर कमी आला तेला दुकानला पाठवणार.
हा हा दुकान जवळ हाय तीत.
हो तीत जवळय तीत.
हा काय किराण माल आणायला
हं हां
हूं हूं
समोरच आहे दुकान.
हा मग काय नाय.
होय. पाणी आलेल तुमच्याकड
आमच्याकडे एक दिवस आड येतय आमच्याकडे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाय. भरपूर पाणी इकडं फक्त प्यायला तेवढा ऍकवाच आणतो तिकडं आलं का तुम्ही पाणी नाय म्हणत होतो.
हो आलेली सकाळी आलेले पाणी.
हूं हूं, पाणी असलं तर बरं वाडतय. की काय कळत नाय पाणी तेवढं पाहिजे.
होच न
चालतेय अ ठेवू.
हा हा करतो काय?